म आण ते बी आज कुडं जमाना राहिला का आता? सगळेच नाही त्या.
काय म्हणती? नाही तसं गीस काय नाही. पण म एखादे माणसाले तूम्ही हा ना मग आता कस ए? तुम्ही ल्हान ल्हाण बहीण
माह्या पोरीला म्हणतो, काही म्हणतो काय बी म्हणतो बाई तेला सांगा बाई, गल्लीत काय म्हणत त्या बोलला राग येतो.
तेला राग येतो बर का म्हण तिकडे. भिवून राहिलं बाई माज पोरग नाही पडन बर का तिथंन तब्येत चांगली ए
हाव काय?
स्वरा साद द्यायली की काय ओ? हम्म हाव का?
एक वेळ जाती, गुरुवार नाही जात अशीच करती, आता तुमची स्वरा किती भारी जाती? तिला वळनच स्वराला मस्त
हा बाई. आस वाटत तीला अस मारू तिला खानाचा बेसर माज काढ खाना काय झा काय तुला आलंरततला ् जाऊ दे काय लोडी त्या कारण मग मी तच सग बोोलन तेव्हा हम्